येतोय का आवाज? का काल ये ना नेटवर्क इशूचा पण खूप प्रॉब्लेम होता आओ.
हा काय नाही म्हंटलं काय चाललं, पाऊस वगैरे आहे की नाही?
हो पाऊस आहे ना, हो पाऊस तर कंटिन्यू चालू आहे ओ.
हा, तेच त
आता चालुचं राहिल हा पाऊस पुढं.
हा तेच त. आणि आपलं मुलांना पण आज सुट्टी
हो आज संडे, एक्झाम पण आली आत ता, दोन दिवसाांनी एक्झाम पण ये मुलांची.
हो तेच तर, ऑगस्ट महिन्यात. आणि म्हटलं मी कसं सुट्टी असली का म्हटलं मुलांना पण असं काहीतरी क्लासेस वगैरे आपण लावले त मग त्यांचं पण मन रमतं.
हो म सारखं-सारखं त घरं आणि स्कूल म्हटल्यावर बोर होतात हो मुलं
हो-हो, त मग मी म्हटले की म्हटलं बुद्धिबळचं तरी आपण त्याला क्लास लावू. त्याच्याने कसं मं बुद्धी पण शार्प होते ना.
आणि शिकायलाही मिळत ना मुलांना वेगळं काही तरी.
हो. आणि नवीन शिकायला पण भेटतं आणि- त्याच्यात आवड पण निर्माण होते ना म मुलांना.
हो. ते पण आहे.
ते मोबाईल मोबाईलपेक्षा मग थोडंसं हे पण- राहिलं तर म ते आपण पण त्यांच्या बरोबर अ- खेळतो ब्वा बुद्धीबळ. चला ते म्हणता का खेळा बुवा. म त्यांना एक - तावड निर्माण होते की- क्लासला आम्हाला असं शिकवलं. चला आपण-
हो बरोबरए. ते पण आपल्याला घरी येऊन शिकवत असतील ना की मम्मी असं करायचं तसं करायच.
हो. असं करायचं. पण मग त्याच्याने पण बुद्धी शार्प होते की कसं- करायचं? काय होतं आहे की नाही? पण एक छान नाही का मला- वाटत तेच.
हम्. नाही मुलांना पाहिजेच ए. वेगवेगळे गेम. कारण कसं आहे मुलं सारखे उठले का फक्त स्कूल मधन आले का पहिले त्यांना मोबाईल पाहिजे असतो. म्हणजे त्यांना - का नकोच वाटत की असं फक्त बस बसून गेम खेळायला आवडणे. किंवा टी व्ही बघणे. बस एवढंच चालू जे गेम म्हणजे, आपल्या वेळेस तसं नव्हतं बघा तुम्ही.
नाही.
आपल्याला टी व्ही चा विषय नव्ह - -ता. शाळेतन आलं का पहिले तोंड हात पाय धुवून ये म्हणा किंवा जे रेग्युलर आपले काम आणि आपण लगेच- खेळायला जायचो बाहेर.
हो.
असं होत मुलां ना आणि आपल्याला असं वाटतं कि बुवा मुलं शांत ए द्या मोबाईल म देऊन टाका. म परत - ते मोबाईल वर घेण्यासारखं आहे. पण ते घेत नाही ना तसं. रील्सच्या व्यतिरिक्त दुसरं काही बघत नाही मुलं.
हो. पण नाही मोबाईलपेक्षा हे अ बुद्धिबळ पण छान आहे आणि त्यां - -चा टाईम कुठे जातो ते पण समजत नाही त्यांना की आपला वेळ कुठे जातो? आणि एक त्यांना आवड निर्माण झाली का? मग ते स्वतःच म्हणतात- आपल्याला की नाही बुवा मला क्लासला जायचय. मला हे करायचय. असं. हाय की नाही?
आणि मुलांसोबत म, हो बोला बोला. ऐकतेय मी ऐकते. हम्म. हम्म.
आणि मोबाईल वर सुद्धा ए ना? आहे बर का. अ चेस वगैरे पण आहे. ते पण मुलांना पियानो म्हणा. पण मुलांना त्या गोष्टी नको वाटतात करायला असं आणि मग मोबाईलवर रील्स - वगैरे. बाकीचे कार्टून वगैरे हे. मग त्यापेक्षा ह्या गोष्टी मुलांनी मुलां - -सोबत खेळल्याने पण फरक पडतो. हं. आणि बाहेरचे म्हणजे- कस उड्या मारणे त्यानी शारीरिकदृष्ट्या पण ते थोडे थकले पण पाहिजे ना?
हो. ते तर आहेच.
सारखं बसून बसून- पण कंटाळतात मुलं मग या गोष्टी पण पाहीजे फुटबॉल खेळणे बॅटबॉल खेळणे.
नाई उलट मैदानी खेळ जर दिले ना आपण तरी इतकं चांगलं होईल आणि मोबाईलचं पण ए ना त्यांना जास्त आवड नाय राहणार. आणि आपण जर त्यां च्या बरोबर वेळ दिला ना घरात ते पण त्यांना खूप आवडतं मुलांना. कि नाय बॉ माझी मम्मी माझ्या बरोबर खेळते पप्पा खेळतात आजोबा मला ही गोष्ट सांगतात म्हणजे पूर्वी सारखं कसं त्या मु लांना गोष्टी सांगितल्या जायच्या टी व्ही नव मोबाईल नव्हते टी व्ही होते. टी व्ही वर कसं कार्टून वगैरे दाखवलं जायचं रामाचं. वगैरे ते सह्याद्रीवर लागायचं ते.
हो खूप छान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं माहिती आय का? आता खूप बहुतांश खूप ठिकाणी फॅमिलीच मिळत नाय जास्त मोठी बघायला.
हो.
मगं घरी आले का म आईवडीलाना आता ऑफिशियल जास्त असतात. म्हणजे दोघं पण नवरा बायको म्हणा ऑफिसला जाणारी किंवा मग एक हाऊस वाईफ ऐकून तर मग जाऊ दे घेऊन टाक मोबाईल मग असं म्हणजे बहुतांश बऱ्याच गोष्टी आपण पॅरेंट्स पण चुकतात. मोबाईल देण्यामध्ये. कारण आपण काय करतो की हा बा माझं काम आवरत जाऊदे जरावेळनी आणि काय होतं काय फरक पडतो. म तो जरा वेळ कर त्या वेळाच एक तास दोन तास मुलांना त्या गोष्टींची सवय लागल्या जाती म. अन् म आपल्याला तसं वाटत कि आपल्या मुलं किती त्रास देताय मोबाईल शिवाय होत नाय म्हणजे काही काळ म्हणजे काही दोष आपल्यात पण आहे की आपण त्या गोष्टींची सवय लावली त्यांना त्याच्याऐवजी जर आपण त्यांना काही वेग ळे -गेम दिले हे चल हे कोड हे-हे सोडून दाखवं बरं चल तू ह्या वेळेमध्ये. म- मी तुला हा म्हणजे ह्या गोष्टी आपण पण कुठेतरी आहे.
हो ते झालं परत कलर रंगवणे. अ हा हा. आणि हो. म्हणजे आपण त्यांच्या समोर ह हो एक चित्र ठेवलं आपण. आणि त्याला सांगितलं सेम टू सेम असंच रंगव तू. त्याला जर तसचं चित्र जर आपण काढून आणलं बाहेरून झेरॉक्स केलं तर ते सेम टू सेम तसंच करतात मग असं.
हो.
हाय कि नाई?
हो म करतातच मुलंच हो आणि त्या गोष्टी पाहिजे वो मुलांसाठी.
हो आणि तेच योग्य ए आणि हे बा मोबाईलमुळे पण डोळ्याना किती त्रास होतो.
आणि डोळयांचा तर आहे पण माने मानेचा पण त्रास होतो मुलांसनी.
हो आणि असं मुलांना कसं जरी आजचं जनरेशन ए पण मग आपण चांगलं जर दिलं तर मुलं चांगलं घड
हो काळा प्रमाणे वागावचं लागतं. पण मग त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे किंवा आपण मुलांना काय शिकवतोय त्याच्यातून काय घ्यायला लावतो हे आ आपण पण शिकवायला पाहिजे मुलांना आपणच मुलां समोरो दोन दोन चार चार. मोबाईल घेऊन बसलो आणि ते काय करताय काय नाही. मी म्हणजेच्यातआपण कुठेतरी असं वाटतं मला पण निदान शाळेतणं आल्यावर विचारलं पाहिजे तुझ्या स्कूल मध्ये तू काय शिकवलं काय ऍक्टिव्हिटी केली म्हणजे त्यांच्या गोष्टी आपण ना ऐकल्या पाहिजे खूप.
हो एक मैत्रीण ये ना. आपण त्यांच्याशी संवाद जर केला ना तर ते अजून आपल्याला. खोलवर सांगतात किंवा रोजच काय झालेलं ते सांगतात.
आणि आपण इग्नोर जर केला ना मग त्यांच्या ज्या भावना असतात ना मग ते दुसरीकडे शोधतात फ्रेंड शोधतात मग ते आपल्याकडे जास्त शेअर नाही करत ते दुसरीकडे मग नाही माझी मम्मी समजून नाही किंवा माझ्या समजून नाहीे घेत असं होत ना, अं मग आपण त्यांना अंडज किंवा त्यांना बसून छानछान गोष्टी पण सांगितल्या पाहिजे. आवडतात मुलांना असं काही नाही पण आपल्याला असं वाटतं की नाही नाही मुलं लक्ष नाही देत. पण नाही ते चिडले ना तर आपल्याला संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एकदा म्हणजे आपण दहा वेळेस त्यांना जेवढं प्रेमाने म त्यांनाही वाटत नाही आपण चक हो बर का आपण आपल्या आपल्या आईशी किंवा वडिलांशी असं नाही बोललं पाहिजे. जे आटोमॅटिक त्यांच्यातही चेंज होतो फक्त वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीला
हो ते तर आहेच असं,
आणि स्कूल मध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. ना कीठलं का फक्त होमवर्क तेवढंच बाकीच्या व्यतरिक्त ऍक्टिव्हटी नाही राहिल्या असं तरी मला वाटतं.
पूर्वी कस आजी आजोबा बसलेले राहायचे. काही काम पण करायचे, शेंगा फोडत राहिले किंवा काही काम करत राहिली, तर एका साइडला मुलांना गोष्टी पण सांगत होत्या छ ज्यांना असं देवांचं म्हणा जे अस त्यातून बोध घेण्यासारखे अशा गोष्टी पण सांगायच्या बघा लहान मुलांना. हो.. तर आता सुद्धा माझा मुलगा आमच्या अ सासऱ्यांना म्हणतो. कि आजोबा मला गोष्ट सांगा ना तर ते सांगतात असं म्हणजे आपणच लहानपणापासून, तुम्ही जर चांगलं त्यांना हे दिलं संस्कार दिले. तर मग ते पुढे जाऊन पण तसंच त्यांच्या मुलांना ते करणार होय की नाही.
हो नितीन
आपण शिकवलं पाहिजे सेविंग हे काय तुम्ही असं मदत केली पाहिजे. उद्या जाऊन आपल्यालाही त्या गोष्टीच गरज पडू शकते. आता मुलांना कसं झालंय काही कामदरी कामाची मुळात सवय नाही राहिली मुलांना.
हो
सगळं गादीवर बसून म्हणजे त्यात आई हा तुला हे आवडतं ते आवडत. खाण्याच्या बाबतीत नाही माझ्या मुलाला हे नाही आवडतो मग त्यांना बर्गर की हे ह्या गोष्टी पण हे नाही केलं पाहिजे. मुलाना सांगितलं पाहिजे त्या
मैद्याचे पदार्थ नाही खायचे बोवा. आणि सॉसेस वगैरे जे हानिकारक येते शरीराला ते नाही खायला पाहिजे.
हॅलो, बरं
असं हम्म, आणि कस आहे आप आपण जर असं व्यवस्थित दिलं मुलांना तर मुलांना आवड होते जर आपण त्याची सवय लावली तर मुलं तेच मागतात ते पण एक राहत. हाय की नाही?
हो खरंच आहे, खरच हे.
आणि हट्ट करता का निहा ते सांगा हे करा असं. आणि मुलांना पण टिफिन ला असं छान, छान पराठे पालकाचे म्हणा जे पौष्टिक आहे ते जर तूप लावून वगैरे साधे पराठे दिले तर
वेगळ टेस्टी जर टाकलं ना तर मुलं आवडीने खात असं आहे बरोबर हे आणि आपणच जर त्यांना वेगळे कोर्सर केलं ना म मुलांना ते अजून त्याला नकार द्यायला सुरुवात करतात मुलं असे हे नाही त्यांच्या आवडीचं तर बनवायचं पण त्यांना ते सांगायचं पण आज देईन मी उद्या तुला देणार नाही. किंवा तुला हे पण खावं लागेल. ते शरीरासाठी खूप छान असतं, तुझी बुद्धी वाढेल, आपल्या शरीरात ब्लड तयार होत. म्हणजे ह्या गोष्टी आपण मुलांना जेव्हा सांगू ना तेव्हा त्यांना कळतं पण ह्या गोष्टी.
हो नाही मुलांना खजूर परत अ काळे मनु के असे तर द्यायलाच पाहिजे हे की नाही.
हो त्यांच्या शरीरासाठी पण छान हे. आणि त्याच नॉलेज पण जेव्हा आपण एखादी त्यांना खायला देतोना. त्याच्याबद्दल पण माहिती आपण दिली पाहिजे आणि कसं बनवता, आपण काय, काय टाकतो त्याच्यामध्ये, कसं केलं पाहिजे.
हम्म.
म्हणजे त्यांच्यात पण ती क्रिएटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे आणि आपण पण त्याच्यासाठी किती कष्ट करतो आपल्याला किती विचार करावा लागतो.
लहान, लहान मुलांना सुद्धा डायबिटीस काय, काय आजार होतात ते.
केस गळती, वाईट केस होतात, कॅल्शियम कमतरता.
पांढरे केस होतात मुलांचे आहे की नाही? असं ते पण बघितलं पाहिजे का म्हणजे आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे असं.
हम्म.
किंवा का होतंय असं हे की नाही? बदल केला पाहिजे आपण. हाय की नाही तुम्हाला काय वाटतं?
हो तुम्ही जे पण ते पणच योग्य करा
तेच तर मग असं, चालेल मग मी ठेवते हं?
हो हो चालेल हो.